हा आता यालाय का आवाज?
होय यायलाय.
हा माझा फोन आहे.
तेच म्हणालत मी.
हा तो पण खराब आहे.
होय.
त्याच्यासारखं तो पण खराबच असणार आहे.
मी व्यवस्थित वापरते तो वापरत नाही.
हम्म हम्!
मी किती वर्ष झालं एकच स्क्रीनगार्ड बसवलंय तो दोन दोन महिन्याला एक स्क्रिनगार्ड बदलतोय.
स्क्रीन गार्ड काय पुटत्यातच सोडं.
खरं माझं नाही फुटत माझं फुटत वापरायचं असते कसं फेकायचं नसते.
हम् हम्!
मीच वस्तू चांगली वापरतोय तो काय वापरत नाही.
मी पण आमच्यात पण मीच वस्तू चांगली वापरतो, माझ भाऊ वापरत नाही वस्तू चांगल्या.
अगं त्याला घड्याळ आणलेलं काय म्हणजे तो म्हणजे मी शाळेलाच होत. वाटत त्याला आणि मला आणलेलं आणि त्यानं अनल्याला दुसऱ्या दिवशी ते ओपन करून त्यात आत काय काय आहे सगळं बघून परत त्याला जोडलाय.
वाह!
आणि ते तिसऱ्या दिवशी बंदच पडलं.
वा मग काय होणार काय गरज होती उघडायची.
त्याला ते कोण सांगणार.
नाही तर काय.
माझा भाऊ पण असलीच कारनामा करतोय काय पण करतोय काय कसं पण काय पण खातोय. माझ्या भावाला एक सँडविच आणून दिलीस.
हम्म!
तर तो काय करते वरचा ब्रेड काढतोय आतलं सगळं चीज आणि सगळं काय काय घातलेला असतं ते बाजूला काढत‌.
हम्म!
आणि चपाती गत खातय.
चपाती भाजी काय अर्थ आहे का याला सांग.
ते राहुदे काल कालकाय झालं माहितीए आमची माझ जरा म्हणजे माझी मम्मीच मामा आहेत कनी सख्ख मामा. त्यांच्या घरला त्यांच्या घरला गेतील त्या सुट्टीला आम्ही सगळी गेलतो काय. आणि त्यांच्या घरात कनी कट लई म्हणजे लई खातात प्रमाणापेक्षा बाहेर तिकट खातात. आता आपण साधं उपमा उपीट वगैरे केलं तर तिखट असते काय सांग?
होय नसतय.
नस्त कनी मिरची असं चिरून घालत नाही ते पूर्ण असे बारीक करून घालतात त्यात‌
हम!
आणि शपथ सांगतो आम्ही सगळीजण गेलतो आणि आम्हाला उपीट करून दिलतीत, कानातन दुर, नाकातन डोकं सगळं, डोकं सगळं भन भन, झण झण करायला लागल, माझ्या माझ्या मामाची मुलगी, कानात पाणी घालून घेतलीये.
वा.
पप्पा सांगता असली सगळी माझी मामी, तर बेडवर लोळायला लागलेली.
एक एक जन खात्यात लईच तिखट, एक एक जण लईच गोड खात्यात.
प्रमाणापेक्षा बाहेर आणि त्यानी म्हणतात की, हे तिखटच नहीये.
वा.
म्हंटलं परत तुमच्या घरला कधी येणार नही.
हं ह्म. त्यांना म्हणायचं, विचारून तर करायचं.
आग त्यांनी करतात तस मम्म त्यांनी खेळती ना. तेच तेच त्यांच्या घरात कसं करत्यात, तसं केलं. उपीट खाऊन, ही परिस्थि ती झालती ज भाजी खाल्लं असतं, तर काय झाल असत विचार कर.
व्हय.
त्यांच्याकड आंब लय असत्यात, त्यामुळे सुट्टीत सगळी आम्ही तिकडच गेलतो ग.
हम्म.
ते आंब्याच जरा लईच मनावर घेतल वाटतं.
आबं, म्हणजे त्यांंच्या इथ उगत्यात.
होय त्यांच्या इथ आंब्याच, झाड भरपूर झाड आहेत आंब्याचे. अनलिमिटड आंब.
मला ते कच्चा आंबा आवडतोय असं, आंबट नसतोय बघा तो.
खोबऱ्या आंबा, असतोय.
हां. आणि का बाकीच पिकलेला आंबा का हापूस आंबा?
हम्म. त्यांच्या इथे लय आंब असतात, लई म्हणजे किने खातच नाही ते.
होय. त्यांच्याकड असणार रोजच, तिने का खातील नही.
असं काही नहीं, म्हणजे विकत विकत्यात म्हणजे त्यांनी अस, आता आंब जास्त आलेत की, मग त्यानी काय कर त्यासह रूम मध्ये पूर्णच आंब ठेवलेलं असतं, ते एवढांब असतात त्यांच्या घरात. त्यामुळे मी हावऱ्यागत खायला जाते.
हां, मम्मीच्या मामाकड जाताय.
होय.
आम्ही तर गेलोच, नही कधी.
मम्मीचा सक्का मामा.
हेच की, सक्के मामच की, आमच्या मम्मीला पण दोन सक्का मामा हाय त काय? कारन आमची मम्मी म्हणत्या, ती दोन्ही मामा येत ती कंस मामा ये.
कंच
आ आम्ही पण कधी गेलो नायं त्यांच्या आत जात नायं असं.
माझी लहानपणीची
काय नाय
आम्ही जातोय आम्ही आत्ता पण जातोय या सुट्टीला मी कायं गेलो नायं माझ्या मामाची मुलं गेलती.
माझी मामी पण जाऊन राहून येत्या त्यांनी सगळ्यांना असं बोलवत्यात.
व्हय.
हम्म
लय अस जरा लांबचं पडते रिश्ता तीन तुला
खरं नायं आता ते मम्मीच मामा आहेत म्हणजे मला काकाच लागणार ना काका आणि काकू
काका कसं लागतील तुला आजी लागते आजी आजोबा काय? थांबा एक मिनिटं बोलालोय मी
जा की कर जा काम
काय?
काम कर जा की काय सांगायलत ते
कुणाला फोन लावणार येत तिने बाई कुणाला फोन लावणार हाईस की ग म्या वरणा लाव.
हॅलो हा बोल ती पप्पांना फोन लावणार होती. मी बोललो माझ्या फोनवरन लाव
हम्
पप्पां पप्पांना पण इकडे जेवाला बोलवालेत.
हूं हूं म काय पार्टी असणार सोड
इथं पार्टी सुरू हाय. इथं काय सुरू आयं
मगाशी तूच मला ग्यान द्यालती.
आम आमचं मध्ये सगळेजण जेवण आणत्यात तिद
हम्म
त्यात आमच्या काकीन काय केलंती सांग सगळीजणी लोंणच आणलेलीत ग सगळ्या प्रकारचं लोणचं आणि तस लांबड लांबडं मुळ्याचं लोणचं असते बघ
ह ह
ते जरा छान लागतयं की,
होयं.
आमच्या काकीनं ते सगळं गोळा करून एका बाजूला ठेवलेली डब्यात. काडून आपल्याला खायला येतयं म्हणून बाकीच्यांना दुसरं लोणचं देई
व्हय अस का?
अग ते जर मुळ्याच लोणच छान असतयं मॅ
व्हय एक एक जणच करतत ते अस.
हम्म मग ते आपल्याला खायला येते म्हणून नंतर काढून ठेवले तिथे.
हम्म आमची पण मम्मीची एका काकूती ती मी करत होती मुळ्याच लोणच. आणि मला आवडत होत ते.
हम्म ते छान लागत.
मला आवळ्याच लोनच एक आवडत.
आवळ्याच लणच मी खाल्लच नाही कधी.
आवळ्याच लोणच, मुळ्याच आणि आंब्याच, लिंबूच आवडत नाही मला.
मला मला आवडते लिंबूच लोणच.
क्यु
आणि क्यु म्हणजे ग.
हम्म त्याला आवडायसारख नव्हतय काय.
नाही मला आवडते ते. मला दूध भात आणि लोणच खायला लय आवडत. आणि जरा दुधावरची शाई.
हम्म आंब्याचच लोनच चांगल लागत जास्त.
हम्म आंब्याच पण लिंबू पण छान लागते गप बस ग. तुला आवडत
हा काय कडू लागतय ते.
ये कडू कुठे असतेय ग.
अलग ही होताय है वह हमको नही पसंद.
राहू दे.
आणि ते ह्याच्या पोळ्या असत्यात
हा शेंगदाणेच्या
शेंगदाण्याचे तर छान लागतात सोड ते. छोट्या छोट्या असतात.
ते कुठल तरी असत मी ते कसल अस कुठल्या तरी डाळीच्या केलेल्या असतात त्या.
हम्म
ते पण छान लागते बघ गरम गरम खायला. तळत्यात त्या पोळ्या.
तळत्यात
पोळ्या लाटत्यात आणि तळत्याात.
पा
ते नसल्या तर असत्यात.
मला मोदक ते न आवडते. गोड मध्ये मोदक शिराज शिरातेन जरा अस असला शिरा जरा
मला तो शिरा फक्त त्या सत्यनारायणच्या पूजेमधला आवडतोय.
व्हय तो केसरी नाही तर पिवळा नसते तर चांगल लागतेय.
हम्म कस करत्या ते काय माहिती ते.
व्हय ऑल ते ते अ पिवळ्यावालं पायनॅपल शिरा असतोय.
हम्! आणि ते बुंदीचा लाडू
होय, होय. मला रस गुलाब मला रस गुल्ला पण लई आवडतय लई.
मला आवडत नाही रसगुल्ला.
मला आवडतय, परवाच मला मी आजारी पडलेलो ब त्यावेळेला दोन तीन दिवस मी खायला गेलतो, नाही एक दिवस रसगुल्ला, खाल्तो एक दिवस ते पांढरं काय तर, बेंगाली मिठाई होती, ते खाल्तो
हम्म.
असं खात बसलेलो मी.
आणि गरम, मोठा असतोय खर तो.
होय. मी आमची मम्मी म्हणाली गप एक खा, आणि बस गप्प.
आं
गप एक खा, आणि बस गप म्हणाल्या. म मी म्हणालतो ते, ते असं हेे येत नाही होय कॅनसारखं
हम्.
तेझा ड्बा, ते घेऊया.
म्हणजे कानूल पण छान लागतय, गरम गरम.
कुठलं वालं, पांढरं?
हा, आणि कसलं असतय कानूल?
अर्धे हे पण करत्यात की, कानूल म्हणजे, डाळीच.
ते पुरन, ते कडबु असतेय ग.
ते मला आवडत नाही.
मला आवडतय ते. ते पण आवडतय, ते पण आवडतय, आमटी संघ खायला आवडतय.
कानूल चांगल लागतय, कानूल चहा बरोबर चांगल लागतय.
हा, चकली, चिवडा, चिवडा आवडत नाही मला
चकली आणि चिवडा, दोन्ही पण आवडत नाही लई.
हम्.
बेसनचा लाडू एक आवडतोय.
हा, बेसनच लाडू पण छान असतय, बंदीच लाडू
हम. मिठाईमध्ये पण लई काय, मिठाईमध्ये पण लई काय आवडत नाही खर.